हो येतोय ना.
देतोय ना?
हो हो बोल ना काय म्हणतेस ग?
काय गं काय झालं काल?
कसलं ग?
त्या मुलीचं
काही नाही बाई तिचा मला फोन आला होता आणि हाय मेसेज आला. मी काही बोललीच नाही तिच्यासोबत आणि आता मी मंदिरात चालली होते ना ती होती घरात मला वाटलं येते बीती काय आणि सकाळी मी माझ्या घरासमोरच असती ना ती. तर आमच्या घराच्या म्हणजे आमच्या आगनात खूप कुत्रे आले होते. तर माहित नाही मला कधी आले काय आले. तर मग मी घरबिर आवरलं ना झाडू बिडू मारला घर पुसले तर बाहेर कचरा फेकायला गेली. तर अ तिची मम्मी तेवढ्यात आली आणि मला म्हणे खूपच कुत्रे होते ना म्हणे असं तसं म्हंटल हो ना कारण मी हडकल होतो ना कुत्र्याला त्यांच्यामुळे मग नंतर काय झालं मला नाही माहित.
जाऊ दे गे अशीच आहेत माजोरी. तिचं कसं म्हणणं असत पाणी द्या सगळं करा हे करा ते करा. त्यांचच सगळं गुणगाणगा आणि ते आपल्याला वरतून नाव ठेवतात म्हणजे आपण का पागल हाय का म.
हा तेे ताय.
जाऊ दे तीला आपल्यापासून दूरच व्हायचं होतं.
हा मला पण तेच वाटत. तिला आपल्याल आप - - पल्या सोबत नसेल राहायच किंवा आपण पैसे खर्च करतो हे करतो इकड- - तिकड खायला जात - -
कसयं आपण रात्रीचं सगळे जण बसतो ना - -
हम्म.
खी की खाका करतो. ते मेन पोटात दुखती यांच्या आधी काहीच नव्हतं ना तसं जेव्हापासून आपण बाहे बाहेर बसाय लागलोना तेव्हापासुनचं तिच्या पोटात दुखायला लागल. सगळ्या गोष्टी - -
अच्छा अच्छा जाऊ दे.
जाऊ दे. नाही बोलली तरी काय फरक नाही पडत आपल्याला तिच्या घरी काय जेवायला नव्हतं जायचं. जे मॅडम पण नाव ठेवत होती तिला.
काय बोली?
अगं काय झालं होतं ती तिन वाटत स्मूदनिंग केली होती.
हा हा हा.
तिला ना हेअर वॉश नीट नव्हता करता येत आणि मी कस क्लासला जाते ना आता. मग. त्या मॅडम काय बोलल्या मला म्हणे अगं तिला स्मूदनी स्मूदनिंग करून दिली म्हणे. तिला ना हेअर वॉश नीट नव्हता
हा.
तू हेअर वॉशच सामान घेऊन ये. तुझे शॅम्पू बिम्पू मी तुला हेअर वॉश करून दिलं. तर मग ती घेऊन आली म्हणे अ मग ती घेऊन आला नंतर अ तिन न म्हणे दोन बाटल्या होत्या. त्या दोन बाटल्यांचे फक्त तिने ना झाकणच खोलले म्हणे त्या झाकणमधून म्हणे दोनशे तीनशे एवढं बारीक बारीक बारीक बारीक म्हणे सगळे झुरळे निघाले म्हणे
हा तिच्या घरात खूप झुरळ आहे बाई.
इक मन मळायला लागलं म्हण इतकं मला मन मळायला लागलं असं वाटत म्हणलं म्हणे हिला कुठून बोलवलं म्हणे मी आणि काय माझ हे झालं म्हणे कारण माझ्या घरात एकपण माझ्या घरात एक पण झुरळ नाही काही नाही काही
हा कस आहे एक झुरळामुळे खूप झुरळ होतात ना त्यांच्यामुळे
बडबड करत होती आणि ती इलेक्शनच्या टाइमाला ती मुलगी आली होती बघ प्रचाराला ती पण बोलत होती म्हणे त्यांच्या घरात इतकं घाणेरडं आहे म्हणे
काय काय काय आवाज जोरात कर ना.
एकच रूम आहे म्हणे त्यांच्या घरात इतका घाणोडा वगैरे राहतो म्हणे त्यांचा
अच्छा मग
अंगणात कुत्रे राहता परत तिथच बाथरूमला जातात तिथंच सगळं काही करता म्हणे ते.
अच्छा अच्छा.
पोटी मांजरेची पोटी सगळं तिथंच म्हणे त्यांचं.
अच्छा तू कानाला फोन नाय लावत का? हा आता आता क्लिअर आवाज येतोय पहिले क्लिअर नव्हता येत.
मग कानालाच फोन आहे माझा.
अच्छा-अच्छा. जाऊ दे आता. तिने घेतलं ना गा पन घर. मग जाव ना तिने तिकडे.
अगं पैसे तर पाहिजे तेवढे, लाईट बिल-बीट-बिल भरायला. तेच फुकटावर जिंदगी जगू राहिले ना, आता काय त्यांचं होणार आहे.
पण मग आता सगळं तर आहेच, तर मग जायचं तिकडं.
लाईट बिल कोण भरल आणि इथ
जून ला जाणार, मग आधी जाणार, मग नंतर आम्ही घरभरणीवर करणार. मग कलर देणार, सोफा घेणार.
हा त्यांचं विंगण
आ.
त्यांचं ना झालं काही
काय करते काय माहती?
हे बोल बच्चन, नाही काय काही करू नाही शकत ते त्यांच्याकडे पैसा नाही इथं कस आहे इकड आपल्या त्या गावामध्ये त्यांना दहा रुपये ची पुडी वीस रुपयाच ते आण, दहा रुपयाचं तांदूळ आण, ये आणता येतं.
हा.
तस तिथं गेल्यानंतर त्यांना लांब लांबपर्यंत दुकानं नाही. तिकडे ग जाऊ नाही शकत. दहा रुपयाची पुढ द्यान. पाच रुपयाचा मसाला द्यान. हे द्यान उदारी ठेवा. मनिकराा
काय ग ती खरंच चिकन-मटण काहीच खात नाही.
खाता का बोलायच्या गोष्टी राहतात. ते खात नाही खातने गवळी ये गावळी. सगळे खाता गवळी-बी खाता. आणि गावळी-बी खाता. नुसतं बोलत आमच्यात असं नाय, आमच्यात तसं नाय. आम्ही खात नाही ना, आम्ही हे होत नाही ना, आमचं ते होत नाही.
हा. तिथं हाय. तिथं हाय. पूजा करणार होती ना ती. बोलवल-बोलवणार होती का तुला?
हा बोललो
अगं तुला माहितीय का? एकदा काय झालं, तिला ना पाहुणे पहायला येणार होते. तर तिची जी मैत्रीण आहे ना, तिथं काही नव्हती वाटत, ते कुठ तरी गेली होती, कोणाकडे तरी जेवायला गेली त का काय? काय माहिती कुठे गेली होती. तर हे ना तिचा मला फोन आला!
हम्म-
फोन आला तर मला म्हणे मला साडी घालून द्या. असं घालून द्या मम्मी तिला घाून दिली मदत केली. जेव्हा खबर पोडतय. काय चांगलं दिसतं काही. नाही काही. नाही मग तिच्याकडे ना फाउंडेशन नाही, ना हे नाही, ते नाही. तर मग मी ठीक आहे बोलली, जाऊ दे आता तिचं मला वाटलं! होऊन-जाईल आणि ती बोलली की पोरगा पण बघितला नाही, असं तसं येतात ते बळजबरी अस. केलं मग नंतर येना तिने मचा फाउंडेशन दिलं, लिपस्टिक दिली. कानातले दिले, माझ्या मम्मीच्या बांगड्या दिल्या घालायला. सगळ दिलं बर का.
हा.
मग आपण कसं आता पाहुणे येणार असेल तर प्लेटा वगैरे, नाही तर मग. नाही तर योजनंत्रोच्या प्लेटा घेऊन येतोत ना. तर तिने काही आणलं नाही बरं का. एक टीसिकडं मागायला जाय दुसऱ्या टीसी तिकड मागायला जाय, आणि ते ढोकळे आणले, ते पण कसे तरी झाले. ना त्याच्यावर नीट एखाद समोरच्या रिंग प्रेस करायला कस एक मोठी प्लेट घेत तर त्याच्या चार पाच डोक्याचे पीस साईडला कायतरी गोड घेतो. परत फरसाण वगैरे, नाही तर कचुरी वगैरे, असं काहीतरी देतात ना. तर तिने काय केलं माहितीयका एकेक काळच्या त्या आपण पाहिजे घे ना त्या प्लेटांमध्ये दोन दोन, तीन तीन, पीस हायना ते डोकायचे टाकले कुठे तुटलेला कुठे काय? तेच्यावर चटणी नाही, ना तेच्यावर शेव नाही, काहीच नाही काहीच नाही बरं का. आणि अर्धवट अर्धे अर्धे ना हे आणले. बदाम शेकचे ग्लास विकतच आणले बरं का. कोणाला दिले, कोणाला दिलेच नाहीे ना. तस मग, हां असं. आणि म नंतर ती मध्ये येऊन गेली किचनमध्ये. तर किचनमध्ये पण वास येत होता. पण काय करणार? तेच्यात है ना नंतर ये ना तिथं हे आली नवरदेवची बहीण. तिला जो पोरगा पाहायला आला होता ना?
हां, हां.
त्याची बहीण आली म ती म्हणे तुला काय बोलायचंय का? ही म्हणे मी काय बोलू म्हणे. मग काही बोलायलाच तयार नाही. मग तिला म्हंटलं जा जाऊ - जाऊन बोल बोलून घे का काय बोलायच. काय नाही, नायका. बोलली वगैरे ते मग तिची बहिणी तिला वरती घेऊन गेली आणि त्या पोराची बहीण तिला - - त्याला वरती घेऊन गेली. मग तिने काहीतरी विचारला वाटत त्याला, मग तो बोलला की म्हणे - - जर माझ्या घरचे बोलले तर, करेल करू देईल म्हणे, नाही तर मी काहीच करू देणार नाही. तुला घरातलंच काम कराव लागेल आणि एका माणसाच्या तीन बायका होत्या, त्यांच्या त्या एका जो माणूस होता ना? त्याच्या तीन बायका होत्या, अस तस आसं आणि बायको सोडून गेली होती. एक वारलेली होती. एक येती नाही, अशी काहीतरी होत. आणि म्हणे सगळी सत्ता ए आप पोराच्या हातात ए आस तस आणि नंतर कळाल की, काहीच नव्हतं म्हणे त्या पोराकड.
मग काय?
काही नाही काहीतरी, दूध डेऱ्या आन काहीतरी आहे, इंजिनियर झालेला आहे आणि ती पोरगी त्या पोराला नुसती स्टॉक करायचे.
बावळट होती मग ती.
आ
बावळट होती मग ती.
तेच ना? काय करणार आता जाऊ दे.
मंद असता अशा मुली.
म आता काय माहिती का म्हणत होत ती मागच्या वेळेस, हे होतं ना काय बोलतात आपलं धोंड्याचा महिना तेव्हा तिला स थळ येणार होते, मग म्हणे धोंडा झाल्यावर येणारे ए, धोंडा झाल्यावर येणार ए.
हम्म आलिका?
हां.
आली.
नाही ना कुठं काय आलय, नंतर ते लोक बोलले की काय बोलले काय माहिती नंतर मी तिला विचारलं दोनदा तर तिच्याकडे काय उत्तरच नव्हतं. जावुदे ग बाई म्हणे आपणच नाही म्हणून सांगितलं. आणि आता प हे भांडण व्हायच्या अगोदर ना आली होती ती माझ्याकडे सोमवारी त मला म्हणे एक टेंडर आलय म्हणे. तो मुलगा खूप मागेच लागलाय म्हणे आमच्या पण तो थोड्या वयाने मोठा असल्यामुळे माझी आई थोडी देणार आहे म्हणे अस म्हणत होत त्याच्यामुळे म्हटलं. जाऊ दे बाई कर तुला जे करायचं ते चारहात लांब रहा.
पागल आहेस आग त्यांच्या घरात कोणीच धडावर नाही सगळे असे वायबार लोक हो.
हां
त्यांच्या घरात कोणी धडावर नाही असे वायबार लोक म्हटलं सगळ
हा ते तर आहे जाऊ दे कोणाला काही बोलायचं नाही बाई. कोणाला काही बोलल तर ते आपल्याच इथे येतं त्याच्यापेक्षा आपलं-आपलं राहावं. सुखात आणि हे करावं
तिच्या नाधी नको लागो बोलू पण नको तिच्याशी स्वतः कोन पण बोलू नको मला पण मला पण तिनीना काल खूप कॉल केले. आणि दोन नी हा दोन फोन केले मला, मेसेज केला का गं फोन नाहीं उ फोन नाही उचला ते व्हॉट्सअप आपला एक कॉल केला आणि एक कॉल तिकडे
किती वाजता केलाय?
जेव्हा मी बाहेर बसली होती का?
हां, हां, हां. मग मी थोड्या तिला फोन करणार आहे, का बर फोन केला होता म्हणून हा मग तस म्हण बघू दे ना मी सांगून देईन माझ नेट बंद होत, किंवा काय होतं.
बरं बघ मग
त्याच्यामुळे मी बघेल ना काय म्हणते. पणजर काही बोलली तर म मी सांगेल बाई आमच्यामुळे जर तुला प्रॉब्लेम होत असेल लांबच राहा कशाला येते तुझ्या भावाला परत अजून कोणी काय सांगितलं, बिंगितलं तर आमच्यामुळे तुला मार बसायला हा ठीक आहे, ठीक आहे चालेल.
बाय.
बाय-बाय.